ह माझ्या मोबाईल मध्ये सकाळ तसच होत होत
ह का
हा हा सावीला पण सावीला उचलता नव्हतायेत म्हणजे सावडी एवढे कॉल केले तिला उचलता सुद्धा येत नाही फोन हा गेली ती काय वाजी केली
ब्रेंजल
ह देवाच्या मंदिरातून आल्यावर लगेच पा पायन स धुवायचे तेव्हा त्या दोघी जणी सगळं पुण्य वाया गेलं असंच हा ते पुणे काय ठेवतय हा मग घरातच घेऊन जायचं अग, असं नाही.
ते बाय फायदा हो राहिला, ति मजरातून आल्या. बा नाही दोनशे चिखलाचे पाय आ सगळीकड म मध्याच्या चिखलात. किती तोडुन येलाते हा घालु हिंडुन
हु
काय काय करु राहीली तू?
काय नाही बसले तुमच तोंडपात
हम् हम ह
बततव तेच वाचायचा प्रयत्न करतीये.
मग मग, ल लय काय काय लीलय मा तोंडावर तू आई वाचली तर हसतच बसील.
हा
तू सांग ना मग तू होतीलन मग त तुम दोन पोरं आहेत, हा त्या चाललं त्यांच्या खुरड्यात
कोणी आला काय?
हा हम होऊदे. पाहिलं ना, ती बाया सगळं लक्ष तिकडे मग ते घरात आले का मग कसं सांगतील? अ हा
हॅलो, आलवर ह मग बरोबर सांगता ना ते, सांगता ते पाहा याच्यावर कोण कॉल करून राहिल बर? नाही आ तिथं दिसत नाही, फक्त आवाज येतो. हम्
हम
मी पाहिलं पाहिलं का?
परत पायल
पाऊस यायला लागला रे
याव इकडं खुरडत्या.
तुम्ही थोडासा लांब बसा.
हम् क तिला तिला अशा गोष्टी लय आवडत्यात.
हा म अशा गोष्टी लय आवड्यात, आता ते आलं ते दिसल, ती काय म्हणत्या ऐक. काय म्हणती?
काय काय ऐकायचं आता, सगळंच ऐकायला लागु राहिलय. अ काय काय ऐकायचं? हॅलो
हम्म हम्म
हॅलो
तू एवढ्या अशा कुठं - कुठं गोष्टींमध्ये घुसत गं. कोणा - कोणाच्या. बरोबर तुला सा-
ते इंस्टाग्रामवर लइ काय - काही येत राहत.
हा, का. तेवढ्यासाठी- तेवढ्यासाठी, ओपन नाही करू दि. काइ काही दिसत तेवढंच करा. भरपूर राहतात, चांगल्या- चांगल्या गोष्टी. हा का. हम्म, हम्.
ते फेसबुकवर काहीच नाही राहत आता. आता मला मी, फेसबुक पाहत सुद्धा नाही. कधीतरी पाहते. अगोदर त्याच्यान, वाचून होत नव्हतं.
मला तेच आवडत. बरं राह
तुमच एखाद दिवशी ओपन कराव लागल इंस्टाग्राम. मोबाईलमधि.
तेच, ना. रुपाली ताईनी केलंय का? हा, त्याचं इंस्टाग्रामय. इंस्टाचं राहत.
हम्म.
हा काय भाजी केली तुम्ही? काय पाहिजे किली?
आम्ही भाजी काय केली? वरण केलं, कारलं केलं. हम्म. कारल केलय. अं, तुम्ही सांगितलं ना सासू बाईला. हम्. नणंद बाईसारखं आहे न ती? म. तिथे घेऊन या जरासं, पाहूनचार करायला. आठ दिवस - आठ दिवस घेऊन या. तुला काय वाटलं. हम्म, सांभाळल ना मग.
गाडी घेऊन. हम्. ह्. असं थोडीच
चांगलंच बोलायचं. हा. थोडस सुद्धा नाही चालत.
उद्याचं जेवण.
चार दिवस असच सांभाळा. महिनाभर सांभाळा.
म्हणजे आठ दिवस झाले का, फुगून पाठवायचे म्हणते पण परत तुम्ही हवा घालून ईकड काढून द्यायची.
मी हवा, आठ दिवस घा झाले का? फुगून पाठवून देईल. मग तुम्ही तिथ गेल्या का, हवा काढून टाकायचं. परत तिकडं पाठवून द्यायचं. मी परत तेच करी
हम्म. असं करायचं.
म. तुम्हाला जमत नाय. हवा काढायची.
काय नको बाई मरू दे. आम्ही काय हवा नाही काढत. आम्ही फक्त भरतो. ज्याच्यामध्ये
हवा काढायचा विषय कुनी घ्यातला? तुमची जाव म्हंटली. आता इने सुई लावायला लावली का? आन ही कर. आन भर. झाल पंप हीनच लावला.
काय खरं नाही बर का, या बाईच. हे बग कांचनचा फोन येत होता. पक्की येडी कांचनय. थांब मी करते.
हम्म, ती त मळ्यातून आली नाही अजून.
नाही - नाही. तिला मी फोन केला तर ना मग कांचन म्हणे कि, ती मळ्यात गेलेली असंल. काही काम करत असेल म्हणे. म्हणून चल ना नीग साधा कॉल केलेला तीने हा ना मग मळ्यात होती ती असं. मळ्यात काय करतस म्हणजे. साधा कॉल होता तिने तिथूनच पाहिला असेल ना.
हां हां. हा असं. हॅलो
हम्म हॅलो.
हा बोल ना. सोनाली सागर शेट्टी हम्म. हा तेच ना, काय नाही बघ. तुझं काय चाललंय, आं. नाही ना हा
आपल्याला काय इतक्यात पाठ होतंय का मग.
हां पण म तो आला पाहिजे ना अजून आता एवढी पूर्ण झाली वर्ष.
हा ना म एवढे पूर्ण झाल्यावर किती तीस आहे का आत्ताचे. हा तीस हजार पंधरा दिल चालेल काय. हम्म हम्म म आता हे असं काही नाही एका माणसाला चारच करायचे.
आसं काही नाहीये ते.
नाही ना हम्म मरतु जा किती कर.
आता बरं हाय का वरती काकू आजी दादा राहणार आहेत.
हम्म काकु आजीचं करावं लागत त्यांच्या याच्यात तर प्ले स्टोरच सापडत नाही. काय हो सापडलं का. नाही सापडलं करून जा डाऊनलोड कराय ला प्ले स्टोर हे इन बिल्ड असतं ते गेलं का गेलंच.
आई आई, आन कोण डिलीट केलं म.
असेल ते कुठ तरी आपल्या इथ त्या मोबाईलवर सापडत नाही बघ हे पोर नाही का आता गेम डाऊनलोड करत. त त्या पोरांन बरोबर माहिती असं.
हां आजीबाईच्या फोन मध्ये मला करायला लागली ही ॲप डाऊन. त्याच्या तेच ना म बा काय नाही बाकी माझी वांग केलं ना नाही नाही साध ते भरलेलं म्हटलंग त्याला खूप शंगदा ते आणि खूप लागत ते खाऊशी नाही वाटत
तुझ म काते
त्यापेक्षा पन ते वाफ
पोरण पोरांसाठी काय करायचं पोरणच्या हेच करायचं काय म्हणत
बोरं असं चुर नाही असं चुर चुरून दिला का खाऊन घेताना मग नाही त्यांना ते वागे दिसतना मग मोठे मोठे तशी तर बारीक पुढे दिसती नि भाजी पाला पोटात जातात ना तेवढाच
खातात का म त ते वांगे खाता ते छोटे छोटे वांगे बाबू आमच्या घरात कोणीच खात
नाही रोद्राला आवडत शंभूला आवडत झाली तुकट तुला आहे नाही तून बाात झाली एकच मिनिट राहिला तर ग हॅलो हॅलोलाला हॅलो हॅलो आवाज येतो एका काय करू राहिली आता हे चारच ठेवायचं का नाही ना तीस सेकंद राहिले